धोनु खुश चलच्या नि हा बोला हा बोला
आवाज येतोय झाला चहा
हो चहा झाला हा त्याच जरा रीडिंग घेत बसलेले
हा हा हा
ते ऍक्च्युली मुलांना कसं होतंय आजकालच्या ते ह इंग्लिश -च वाचताय आणि हिंदी मराठीचं वाचताच नाही येतेय.
हो तेवढं होतं ते होत -तच खरं
मग ते जरा त्याचं ना हिंदीच जरा वाचन घेत बसलेले मी
जास्त आता इंग्लिश मिडियमला पोरं घातलेत म्हणल्यावर जास्त इंग्लिश वर भर असतो ना आपला
हा ना तरी पण त्याला मराठीमध्ये ह्यावेळी चांगले ऍक्च्युली मराठीच त्याच हँड रायटिंग एवढं भारी आहे म्हणजे असं मी स्तुतीने नाही त्याची करत आहे पण आज आता मी म्हणजे- स्कूलमध्ये त्याच्या गेलेली तर त्या टिचरनी सगळ्यांना त्याचा पेपर दाखवला
हम्म.
की हँड रायटिंग कसं हवंय आणि मार्क्स पण आता त्याला फोर्टी पैकी. ते तुम्हाला आता कसं झालंय मुलांना ह्या वेलांटी मा. त्रा काना हे जमत नाही त्याच्यामुळे त्याची सा- त मार्क गेले चाळीस पैकी त्याला थर्टी थ्री मार्क्स आहेत.
हा.. ना
सगळे आन्सर -बिन्सर सगळे बरोबर आहेत पण त्या.. न त्याना आ.. एक म्हणजे ना लास्टला काय होत.. की म्हणजे आता ते स चोखामिळा त्यांच्याबद्दल ना त्याला माहिती लिहायची होती.
हा
त्याने मा.. दहा लाईन मध्ये होत ते लिहायच पण ते लिहिले.. पण त्याच्यामध्ये त्याच म्हणजे ए.. ज्या -त्या अक्षरामध्ये काना चुकलय मात मात्रा चुकलय.. वेलांटी चुकलेय. अशा.. म्हणजे सगळ्यात लिहलेत जाऊ दे आता पण कन एखादा शब्द अस असतो ना भ र पुू र तर तिथे लिहिताना भ र प पु र ते असं म्हणजे ते काना, ऊकार ते बघतच म्हणजे हेच करत नाही ते.
बराबर
असं ऍक्च्युली त्यांनी केलंय ना त्याच्यामुळे म ते हे झालंय.
हम्म
ह्.. आता वादळ लिहताना आपण वादळ लिहितो ना वादळ तर ते वादळ तर त्यांनी ते वेगळंच लिहलंया, नदी वगैरे असं आपल्याला आणि वेलांटी आणि बा.. न आता छोटा न मोठा न
हा त्यातला फरक कळला पाहिजे.
त्यामुळे ते जर असं हे झालंय नाई तर फोर्टीपैकी त्याला थर्टी थ्री मार्क्स मिळाले.
हम्.. चांगली आहेत ना मग
हम्म.. मुलांना प.. मॅम बोलल्या की इंग्लिश मिडियमच्या मुलांना नाही पण आपलं लँग्वेजच मराठी ते टाईम आपण घरात मराठीतच बोलतो ना सगळं.
च्यामुळं मग.. त्याला जमतय व्यवस्थित
हम्म
ह्म्म्म
आणि घेत.. आपण कसं मी असं घेते वाचन त्याच मध्ये मध्ये माहित आहे ना.. काहीस रीडिंग नसेल ना.... मग तो असाच मग हे करत बसतो ना खेळायचय हे करायचय.. मग हे मग त्याच्यापेक्षा मग त्याला मी एखादा चाप्टर आता त्याला आ.. आज म्हणजे स्टडी त्याचं अ.. दोन सुट्टी असल्यामुळं कंप्लीट झालंय स्टडी हा.. मग त्याच्यामुळे म्हटलं नाही मग म्हटलं हिंदीचा एक चॅप्टर मला आता वाचून दाखव.
बरोबर आहेना मुलांना फक्त तर लिहिणे म्हणजे अभ्यास नाहीय.. ते वाचलं पण पाहिजे. नाही तर नुसत ते रट्टा मारत राहतात ना
हो.. तेच ना
माझ्याला तेच सांगतो आम्ही.. की नुसतं तू रा.. रायटिंग कर. पण रायटिंग झालं- की आमचा झा.. ला अभ्यास रीडिंग करायलाच मागत नाही असा करतोय तो. मग वाच.. अरे बाळा वाच.. पण नाही.
ज्यावेळी तो रीडिंग अ.. करतो का.. हे रायटिंग करतो का नाय. त्यावेळी त्याला सारखं सांगायचं ते.. तू.. जो.. अ.. लिहितोय. लिहतोयस ते बोलत बोलत लिहि इंग्लिश असुदे मराठी असुदे हिंदी असुदे. तू जे लिहितोय ते बोल मी म्हणेज बसते ना बाजूला मी सारखी तू ते वाचून लिह ते तू वाचून लिह
हम्म
अस फक्त लिहू नको ते वाचूनच तु लिह
हा मी पण तसच सांगतो आम्ही पण तसच सांगतो वाचत वाचत वाचतच सगळं लिहायचं म्हणून
आणि पोर आपलं नाहीत ऐकत दोन फट फटके दिले तर मी तेव्हा याने तो चाप्टर पूर्ण व्यवस्थित वाचला.
पोरांचं तेच होतं ना मुलांच काय असतं माहिती आहे का की आपण सांगतो. ते त्यांना बरोबर वाटत नाही टीचरांनी जे सांगितलंय ना की टीचरांनी असं सांगितलंय ना तर मी असच लिहिणार आमच्या टीचरांनी असं सांगितलंय आपल्यापेक्षा त्यांचा टीचरांवर जास्त विश्वास असतो हम्म.
तेच होतं
मग काय
टीचरनाच मग आपण जातो ना कधी मिटिंगला व वगैरे असं मुलांना हे करायला तेव्हा टीचरना सांगायचं की टीचर तो बोलतो की माझ्या टीचर मग तुम्ही सांगत जावा की तू वाचत वाचतच. लिहीत जा असं तू तुम्ही सांगा मग तो तुमच एकतो मग टीचरना सांगायच.
मी बऱ्यापैकी तसच सांगते टीचराना तेच सांगते की तुमचं ऐकतो ना तर तुम्हीच त्याला जे काय असेल ते तुम्ही सांगत जा मग तो बरोबर त्यानुसार हे करतो.
हम्म हम्म.
हम्म
आपल्याला असं कधी नव्हतंच आपल्याला ते पाक आ मला वाटतय आपल्या वेळी असं होतं की म्हणजे बघा ना क्वेश्चन पेपर वेगळा आणि आन्सर सीट वेगळी कधी पाचवी नंतर कळत रे एकाच
पाचवी नंतर पण नाही दहावी ला असेल मला वाटत ते ते बोर्ड एक्सामला तोपर्यंत त्या पेपरमध्येच लिहायचं होतं आन्सर
आणि ह्या मुलांना आता म्हणजे आता चौथीला तिसरी पासून म्हणजे ह्यांनच्या स्कूल मध्ये ते आता आपल्याला आठवणा की आपल्या वेळी कधी हुत की
नाही दहावी नाही मला असं वाटतंय की सातवी पर्यंत पेपरमध्येच लिहायचं होतं आणि आठवी पासून ते क्वेशन पेपर वेगळा आणि आन्सर सीट वेगळी असं असेल
मग आता ह्या मुलांना तिसरीपासूनच क्वेश्चन पेपर आणि आन्सर्स
हा आम्हाला तर अजून तर नाही काय माहिती कधीपासून आहे
आता हे ना गेल्या वर्षी पाासून आहे क्वेश्चन्स पेपर वेगळं आणि आन्सर शीट वेगळी
हम्म
आणि मग ते लिहायचं मग तो आकडा टाका आपल्याला काही कळत पण नाही तेवढं आज ते पेपर चेक करताना आपल्याला कळलं की बाबा पोरं आपले केवढे हे लिहितात.
हो ना
आपण तर त्यांना मुलांना तर आजकालच्या आपण काय बोलणार आहे त्यांच्यावरती. ते आता नीटच्या एक्झामचं बघितलं ना केवढं त्या दिल्लीमध्ये हे. झाल. हा मुलां. ऐवढा अभ्यास करतायत एवढं हे करतायत.
तेच ना अभ्यास अभ्यास मुलांना खूप वाढलाय. आणि वेळ कमी पडतोय असं झालंय.
हम्म
हम्म. मुलांना तरी काय बोलायचंय एवढा पोर्शन खूपच पोर्शन म्हणजे एवढे बुक्स. जी के कुठे ते ई व्ही एस. केवढे सब्जेक्ट
जनरल नॉलेज यांना आतापासूनच बुक आहे जी. के सेपरेट बुक आहे. जनरल नॉलेज आय. टी, व्हॅल्यू एज्युकेशन.
हो आमाला पण आहे व्हॅल्यू एज्युकेशन.
आय टी ची बुक वेगळी या लोकांची इंग्लिशच बुक. वेगळी इंगलिश ग्रारची बुक वेगळी हिंदची बुक वेगळी हिंद ग्रामरची बुक वेगळी
हा ना नाही आम्हाला हिंदी ग्रामर नाही आहे अजून काय माहिती ये
त्या बुकमध्येच असेल. म्हणता तस पुढ गेल की ह्यांना हिंदीची बुक आणि हिंदी ग्रॅमरची बुक वेगळी.
हा आम्हाला फक्त इंग्लिशला आहे इंग्लिश ग्रामरच बुक वेगळ आहे. बाकी मग वर्कशीटच्या आहेत दोन वर्कशीट येनवी ला एक वर्कशीट आहे हिंदीला वर्कशीट आहे आम्हाला
हम् हम् हम.
हा
आमच्याकडे सगळ्याच सब्जेक्टना वर्शिट आहेत. त्या स्कूलमध्ये टीचर शिकवतात तो अभ्यास. त्या वर्कशीट देतात सोडवायला, तो अभ्यास असतो. त्या वर्कशीट रोज, एक चॅप्टर झाला की, त्याची एक पॅरेग्राफ झाला की, त्याची आली वर्कशीट. सोडवायला त्या दिवशीच. मग ती वर्कशीट आपल्याला तसलं काय होतं, एवढ्या आपण सगळ्या बुकाला एकच बुक करायचो. ह्यांची ती आयटी ला बुक बुक वेगळी, याला बुक वेगळी, त्याला बुक वेगळी, त्या वर्कशीटला सुद्धा दोनशे पाणी वेगळी वेगळी बुक आहे.
हो. बॅग आमची दहा-दहा बुकनी भरलेली असते, आता एवढे बुक्स असतात.
त्या पोरांचं वजन तेवढं त्या बॅकचं वजन झालंय.
वजन हो. पू मला तर माझ्या मुलाचं असं टेन्शन येत. बाबा, हे कसं घेऊन जातो ही बॅग. एवढी जड. आणि त्यात टिफिन आणि वॉटर बॉटल घातला ना, तर तो अजूनच जड होतो.
ती मुलं हट्टी कट्टी असली तर ठीक आहे, मुलं पार बारीक असेल तर मग त्यांचं काय?
हो ना. आणि आमच्यात जरा कसा प्रॉब्लेम आहे की, आमची स्कूल बारा चाळीसला भरते पण बस बाराला येते ना. आणि मग बस बाराला आल्यामुळे ते मुलं जातात तिथे आणि बाहेरच थांब तात ना मग एवढ्या वेळ, मग त्या बॅग खांद्यावर अर्धा तास त्यांच्या बॅग तशाच खांद्यावर असतात. तर तसं म्हणलं कस मुलं ही करत असतील. मग तिथं आता पाऊस सध्या आहे ना, मग पाऊस नसल्यावर आहे की बाळ मुलं सध्या ठेवू शकतात बॅगा खाली.
हां.
हा त्यांना बाहेर थांबवतात ना.
हम् हम् हम् मग त्या असं सांगायचं. बसवाल्यांने तोपर्यंत बसमध्येच थांबवून घ्या.
नाही ना बस कशी मग, दुसऱ्या मुलांना घेऊन येते ना परत मग सकाळची शिफ्ट असते त्यांना.
हम् हम्म हं.
जरा स्वराला आवाज द्या बघू, हाय का समोर बघा जरा. हा.
हम् तेवढं वजन घेऊन.
बघा जरा.
एवढं ओजं घेऊन, एवढ्या वेळ उभं राहायचं म्हटल्यानंतर.
हो ना, तेच ना, रेनकोट तो तसाच रेनकोट..
पावसाळ्यात अजून हाल होतात मुलांचे. वॉटर बॉटल आणि आणि ते. टिफिनची बॅग सेपरेट देऊ शकत नाही, ती आणि हातात कुठे पकडणार मग ती भिजली जाते.
हा म्हणून त्या म्हणजे. हम्म मग आहेच ना तेची मी, वेगळीच आणलीय देत होती मी पाऊस नव्हता तेव्हा. आणि आता पाऊस आहे तर मग त्याला बोलले, त्याच्यामध्येच घेऊन जा आता बॅगमध्येच.
हा मग मी पण तेच करते ना रेनकोट घातलेला असतो वरून, मग ती सेपरेट बॅग कुठे पकडणार आपण. मग ते आपण, त्या मी पण बॅग मध्येच देते.
हा बस बस
असं होतं.
मी पण तसंच करते, बॅगमध्येच देते सध्या.
हम्.
हं ह. अजून काय? आमचं तर काल असा प्रॉब्लेम झाला की, त्याच्या टीचरांनी त्या त्याच्या जवळ सांगितलेलं की यांनवी ची बुक नोटबुक घेऊन यायचं म्हणून. आणि अस टाइम टेबलमध्ये ते नव्हतं ना एन यूची बुक द्यायचे तर. बोलले. कि मग कशाला हे करायचं द्यायची ना, म्हणजे आणि तो मला बोलत होता दे दे मी नाही दिली मग. आणि खरंच ति टीचर आणि मागवलेली म्हटलं, मग मुलांच्या एवढं लक्षात राहतं आपण दिली नाही मग त्याला ओरडा खायला लागला, मग दुसऱ्या बुकमध्ये त्याला ते लिहून आहे, मग ते काल परत डबल अभ्यास त्याचा. कि मग त्याला परत ते त्याला रायटिंग करायला लागलं दुसऱ्या बुक त्या बुकमधलं. ई एन वीच्या बुकमध्ये.
ओके.
हम्म.
तर लहान मुलं टीचरना सांगायचं, असे काय असेल तर. मॅसेज टाका तुम्ही सरळ कारण मुलांना कसं सांगतात. पण आपण मग मुलांना म्हणतो ना की तू मुद्दाम घेऊन जातो आपणच मुलांना हे करतो पण मुलं ते लक्षात ठेवतात आजकालची बरोबर
मग तेच झालं ना, मग मला टीचरांनी कॉल कराय सांगितलेल मग मी कल.. कॉल केला तर त्यांना टीचर तेच बोलल्या मी मुलांना सांगितलं होतं तुम्ही पाठवली नाय. तर मी बोलले पाठवली नाही कारण टाइम टेबल मध्ये नाही म्हणूनच मी पाठवली नाय. तर टीचर बोल्याबल बर ठीक आहे आता सध्या कसं रिव्हिजन एक्झाम आहे ना त्याची सतरा ऑगस्ट